हा
हा ते फोनच लागेना झालंता काय प्रॉब्लेम हा हम् येतो येतो आवाज जारा यायलाय मग
काय आणि मी काय नाही बघा तुमचं कसं काय
हाय हाय आमचं पण चालू असते कि आमचं काय बाय आता तर डेली रूटीन
हा
काळी उठल्या पासून संध्याकाळपर्यंत सकाळी उठले घ्या मुलांच सं करायचं ते तर घे कामात ज्यावेेळी मुलगी होतो त्यावेळीचट त्यावेळी एवढी पण काम होती ोड खरो बण जरा अस त्यावेळी निवांत असतोय ना आता जबाबदारी दिली आहे
होय की
हो
कायन मग कुठे फिराय गेलता काय
फिरायला होय उन्हाळ्यात गेली होती पण ह्यावेळे गरमी खूप होती भयानक गर्मी होती आम ह्याला गणपत पुळ्याला गेलत गरमी ती इतकी भयानक गरमी होती काय तर खाण्यापेक्षा आणि काहीत असं हे करण्यापेक्षा एन्जॉयपेक्षा फक्त गार पाणीच प्यायचं चालू होत
हो आमच्या घरात तर पूर्ण असं गार पाण्यानंच मी तर काय तिन्ही सीझन गार पाण्यानं आंघोळ करतोय
अरे काय होय काय मानवत बर बरं आहे मग
नाही सवयचं आहे मला गरम पाणी सहनच होत नाही.
हो काय
किती जरी कोमट असलं की मला गरमच वाटणार ते पूर्ण
अरे मग उन्हाळ्यात तुला कसं वाटत असेल ते
उन्हाळ्यात उन्हाळ्यात दुपारचं दुपारचं करायचं आमचं कस गार येतच पहिला गरम गरम पाण्या अस तथ जात ते खाल्ल्यान तळाचं गार पाणी येते
हा हा हा हा बरोबर
दुपारची कामं ते करून
होय नाही खर ह्या वर्षी उन्हाळा खूपच होता
हो पाऊस कमी वाटत ह्या वर्षी
कमी म्हणजे वेळा न लागला पण कसडली त्यान भरून निवडा लागला आ इकडं आता दोन दिवस झाले कमी आहे म्हणजे ज हा कमी आहे हो ते नक्षत्र वगैरे चेंज झालं ना त्याच्या्हापासून कमी आहे आता म ते काय गेलो होतो उ नळ्यात हेला सोडत आपण गणपतपुळ्याळा मी आम्ही
हा
जाताना मारलेश्वर केलं ते काय छानच आहे बघण्यासारखं कधीही ना होय कधीही गेलं ना कि मन भरल्यासारखं वाटतय तिथे गेलं तिथे. ते तर म्हणजे एक वेगळी अंगात हे येत्या्या तिथं गेलं की बघायचं असं, ते छान अस लई छान त्याच्यात जास्तीत जास्त मला असं आवडते म्हटलं तर जास्तीत जास्त महादेवाचच हे आवडतय.
हा मला पण.
हा असं म्हणजे जास्त मला असं शंकरावरती जास्त माझी म्हणजे भक ते सगळे देव म हे आहेत म्हणजे सगळ्यांच्या भक्तीत पण, ते असत ना एक आपला, आवडत त्याच्यातला वेगळा तसा ते देव वेगळा. आवडता, जरा जास्तच आवडता, म पहिल्यापासूनच मला म्हणजे लहान असल्यापासूनच कायम मला ते महादेवाचं असं आवडतय. आणि मग काय ते, मारलेश्वर काय ठरलेलंच होतं ते केलं. त्याच्यानंतर मग अस आम्ही रस्त्यानं मग आपलं, विकायला असे आंबे वगैरे हेे तेन. होतीत भरपूर, होय मग म काय चालू होती तीतन पुढं चालूच, करवंद, आंबे, फनस, हे मात्र खाल्ल्यात भर पोर भरपूर खाल्यात.
आम्ही तर करवंद तोडाय गेलतो डोगरावर.
अरे वा! होय काय.
होय रामलीगला.
बरं.
म्हणजे तोडायचं पण खायचं पण.
एन्जॉय सगळंच होय, सगळच होते फिरून पण आणि खाऊन तेन. मग, नाही आम्ही आम्ही पण असं ना मध्ये आधी कुठं जाळी दिसली का नाही करवंदाची असं
हा.
कि, हमकास गाडी थांबवायला लावणारच मी तिथं. आणि अस मस, होय काटक बसतात.
मला तर लय लागलेले काट माझं शर्ट फाटलेला मी एवढं आत जाऊन काढलेलं जिद्दीनं.
होय काय? अ ह्याच्या डोंगराला खरं भरपूर असतात रामलिंगच्या डोंगरावरती. तित होय खूप होय खूप आहेत.
आम्ही मोर पण बघितले सगळंच बघितलं ट्रॅकिंग म्हणून गेलतो आम्ही.
हा ट्रॅकिंगला म्हणून हा तिकड ट्रॅक आता या पावसात सुद्धा, ट्रॅकिंग साठी खूप लोक येतात ती थ खूप म्हणजे खूप येतात, खूप असतात ट्रेकिंगला. होय ते पण आहे उन्हाळ्यात पण, ती मज्जा वेगळीच असत्या.
होय.
उन्हाळ्यात पण मजा असतया आणि पावसाळ्यात पण ती वेगळीच असते. पावसाळ्यात खरं जरा लई पाऊस आणि असा चिकल बिकल असतोय सगळा, त्याच्यामुळे जरा असं बाहेर फिरण डोंगराच्या ह्याच्यात फिरण तर लई रिस्क आहे सोड खर, पावसाळ्यात, पण उन्हाळ्यात बिनधास्त वाटतय.
होय काय टेन्शन नाही काय नाय.
टेन्शन नाही काय नाय निवांत वाटतय.
हा.
असं, हो. काय हिच्यात गणपतपुळ्यात गेलो गणपतीचं दर्शन वगैरे छान झालं सगळ सोड. खर.
हां.
एक दिवसं थांबल्यांमुळे कायं असं निवांत झालं भक्तीनिवांस मध्येचं थांबलं होतं
हां
आणि एकदंम छान होतं असं झालं एकदंम मस्तं दर्शन वगैरें सगळं व्यवस्थितं झालं पणं त्यां समुद्रांत कायं फि पाण्यांत एक टाईम गेलो अनं असं वाटलं नाहीं बरं कारमं असं गेलं की जातं येते पणं ह्या वर्षी कायं माहिती पणं समुद्रांतन जे बाहेर आलं आमच्यां अंगांचा कुठेेतरं पापलेट वांस झालायं गतं कामं झालं तं असलो बेकांर म्हणजे ते मलां वाटतें पणं ते खारं पाणी आणि त्यांच्या वरती एवढं एक्स्ट्रा ऊंन लागलं कां नाहीं आणि तिथलं हवामांन दमटं दमटं हवामांन फ्रेश नसते असं लई खरांब खरांब असं वाटालं हेवालतं सगळं
हां
असं वाटायंलं कां पाण्यांत गेलो
तसंच होतं आम्हीं पणं गेलतो तेंव्हा मी शॉर्ट घातलेली आणि त्यां शॉर्ट लां होतां खिसां आणि ते पूर्ण एवढे हां सगळीं वाळूं त्यांत जातां जाईनां
मलां मी तसं झालं माझं झालं म्हणजे अ असं आम्हीं कसं तिथं मंदिरांतहात म्हणजे ड्रेस वगैरें हे सगळं अलाउड घालतोयं कां विषय नसतो पणं म्हणजे असं मंदिरांत जातांना असं मणांत आलं की बाबां नाहीं अ म्हणजे असं सांडी नेसूंन जायचं असं डोक्यांत एक हे होतं मंग रामंलीवररती गेलो नां आणि तेंव्हा पणं सांडी बदंलू तेचं ते देवस्थानं झालं आणि त्यांच्यानंतर लगेचचं मंण रूंम वगैरें केल्यांनंतर मंग आम्हीं लगेचं आपणं एप्पल घ्यायला गेले नंतर परतं पल्यांसतीत म्हणजे जेवांयला तिथं गेले तिथं गेल्यानंतर मंग साडीवररतीचं होते मंग आणि पांय वगैरें पडलो ते ते म्हणतांत नां पाणी बघितलं थांबवांय नाहीं मं आणि पाणी पायवड्यां थांबवायने गेलो पाण्यां देण्यांत आणि जे साडीलां फॉल असते नां पूर्ण पूर्ण वाळूंन भरलेलं होतं
हं जातां जां येतं नाहीं
व्हंय मी ते करणारं नंतर बसूंन ते फॉल मधलं काढंत होतं आणि तेंव्हा कांडून पणं निघली नाहीं एक महिन्यांभरानंतर आतां त्यां साडितूं अजूंन देखील फॉलमंध्येध म्हणजे पडतोय वाळूं त्यातं अजूंन एवढी एवढी बारीक त्यांतरेती सगल्यां झाल्यां
ती वाळूं जायंतचं नाहीं लवकरं
नाहीं नाहीं आणि अशी कांहीं तरं वेगळी असतें ती चिकट चिकट असतें कांहीं
होयं आणि त्यां पाण्यांत तरं आपणं भिजूंन बाहेर येतो नां तवां असं आपलं आंग पणं चिकट चिकट होतं
होयं होयं तसंच होतें ते लंय कायं कायं पणं छान वाटतंय मात्र खरं असं आपल्यां फॅमिलीसोबतं होयं आपल्यां फॅमिलीसोबतं असतं नां हा ह ते अ लांय झालेयं घ हो नाहीं आहे की मंग आम्हीं तसं हे केेलो होतो की आपलं हां भक्तीनिवांस मध्यें
रूंम हां हां
ते क्लीन आणि एकदंम छान आहे म्हणजे कोणीही डोळ दाकवूंन तिथं दोन आणि एक विशेष म्हणजे पूर्ण कॅमेरा आणि ह्याच्यामध्ये हाय ते सगळं एरिया पूर्ण कॅमेरामध्ये येते हो.
हा नाय आम्ही गेलतो तवा आम्ही नुसतं जाऊन सकाळी जाऊन लगेच परत आलो संध्याकाळी रायलो नाय राहायचं होत आम्हाला पण नको म्हणले जाऊया.
म आम्ही थांबलो दोन दिवस तस थांबायच होत त आणखी दोन दिवस खरं ते उन्हामुळ काय धाडसच होईना नंतर
तर काय खूप ऊन होतं ना
होय ऊन भरपूर
हिथ पण खूप होत माझ माझं चप्पल अक्षरशः पागळायला आल तर क्रॉक्स आहेत. पगळायला आलतं एवढं ऊन हाय.
ऊन भयानक हाय ह्या वर्षी ऊन होत तिथंच होत लय, गेल्या वर्षी पाऊस जसा जास्त होता तसा ह्या वर्ष ऊन लय जास्त होत. होय होय. म
आता काय करायचं पाऊस पण आता पडला आता दोन दिवस पडलाच नाय
आता गरज होती खरं न पडण्याचा पण
ते पण हाय.
होय.
पडला तर एकदमच लय पडतोय आन जरासाच पडतोय नाय पडला तर
कारण असे ह्याच्यातले शेतातली कामं वगैरे तेनं हे व्हायला पाहिजेत ना
होय की, आता काल का परवाच दाखवलं बातम्याला एक की कड एक काय काय जिल्ह्यात पाणी ल म्हणजे पाऊसच नाय पडाय एकदा पडून गेलाय ते पण पाच महिने
होय.
हा आता जाव तिकड पाऊसच नाय.
हीकड भरपूर पडला खर
हा
दोन दिवसात त्या कमी आला म्हणून बरं नाय त नदीला वगैरे पाणी आलतं सगळं
नाय आता आमच्या इथन पाऊस पडलाय आमच्या स्कूल- च्या इथनं कन कंपाऊंडच्या पलीकडनं पाणी आलेलं दिसतय पूर आलेलं.
म आला होत
आलय दिसतय तर जरा आता बघूया दोन दिवस पाऊस नाय काय होतय.
म म आता उतरणार की पातळी खरं कोकणात जर पडला तर इकडं वाढणार
हा हीकडं वाढणार
हूं हूं
म आता बघूया अजून दहा दिवस का पाऊस नाय म्हणतात.
तसा थोडा थोडा मधुन लागून जाणार की
हा होय की हूं
मग आणखी काय आणखी इथं रामलिं रामलिंग वरती मध देवाला आलतीस मग
आलतो आलतो.
आणि ह्याला वरती आलम प्रभुला वगैरे ते
सगळीकडं
होय छान जोतिबाला तेन मग
नात सारखं असतय तिकड जाणं
ज्योतिबाला
हां
हयाला गेलीस तू कधी अं ज्योतिबाजवळ अलीकड शुधोबा कासारवाडीच्या तिथला म्हणजे ते छान हाय कधी तर भेट म्हणजे असं वेळ जाण्यासाठी योग आला तर जा तिथं तिथं पण अ ती ना जे मंदिर हाय. महादेवाचंच मंदिर हाय. आमचं डोंगर हाय. वरन तिने असं ड्रोन ज्यावेेळी पाहिलं तर ते - - डोंगराचा आकार महादेवाच्या पिंडचा आकार हाय. होय. आपल्या ज्योतिबाला जाताना कासारवाडीचा जवळच जे महादेवाच मं हे ते शिद्धोबा म्हणत्यात त्याला.
हां.
आम्ही खूप लहानपणापासून म्हणजे जाइत होतो तिकडे.
हां. हम्म. बर चालतय ठेवु का? फोन येतोय मला हा.